हॉस्टेल ला आय बाबा तू कुठयेस?
आहे जरा घरी आलो होतो.
का रे?
असंच जरा दोन दिवस सुट्टी भेटली जरा पेपर झाले ना आपले.
झाले काय?
होय तू, तू त्या पेपरलायायच सोडूनच दिला हो ना.
अरे! आता अरे! घेतला सेमिस्टरच्या आधी दोन दिवस आधी येऊन पेपर लिहायची.
हम्म नर्सर गेल्या पासन ते माझेच करताय तुम्ही
हम्म, पण ते नंतर एकसाथ सगळं सगळं लिहायचा ना हे कसं दिवसाला एक लिहाय लागत. ना तो मग तुम्ही दिवसातन चार पूर्ण करणार आ हात गळत येणार तो पर्यंत आणि पुढे
हो अरे! पण न तर लिहिणार पेपरमध्ये खूप फरक आहे ना? आता तुम्ही हित टाइमात लिहिताय तेव्हा तिथं कस न बिना टायमाच कधी होईल तेव्हा पूर्ण करून दे
हा आम्ही पण पूर्ण करतोय ना आम्हाला टायमिंग काय दिलेला असतो तुम्ही पूर्ण करून होऊन द्या असं मॅडम बोलतात ना?
होउन त्या मोजक्याच मॅडम.
अम्म.
म्हणजे कोण? सुजाता म सुजाता मॅडम म्हण नाहीतर या ए व्ही स चेनि बोल. त्या दोन तीनच.
संतोषी मॅडम, हिंगवले मॅडम तेव बोलतात ना.
गेले मॅडम टाइमवर घेते. आणि किती चिकचिक करते माहितीये ना.
हा ते हा चिक चिक हाय. पण पूर्ण आम्ही तर लिहिलेला पूर्ण.
म.
बाकी काय तू झोपून राहतो का काय? इकडे जातोस की नाय?
नाय.
हम्म पंपा बींपावर जातोस की नाय?
पंपावर जातो तर. संध अजून वेळ आहे रे. सात वाजे सात वाज ताय. साडे सहा, पावनसात तसं जाईन.
हा हा कसं का गाडीवाडी भेटतात का नाय? आपल्याकडनं. हा पाऊस कमी दिसतोय आता. मग कोणा थांबून जात.
हो थांबून जातो. काय करणार पर्याय नाही ना ती. आज यांजरॅली पेपर.
हम्म.
सेकंड इयर, सॉरी थर्ड चे झाले ना आज लास्ट पेपर.
थर्ड झालं त्यांच संपलं आता.
ह होय ते पण आता गेले जातील घरी आता.
हा संध्याकाळ सगळेच जातील. हम्म आता फस्ट आपली आता पहिलं टाइम टेबल स सुजाता सुजाता मॅडम म्हणत होती सत्तावीस पासनं. पण हिंगवली मॅडम सगळ्यांना सांगत होते की, नाय अजून काही डिक्लेअर नाय. थोडा लांबवणारे. हम्म म्हणत हो शते लवकर घेणारे. पण नाय. तसं लाब लांबवणारे.
काय रे. बरं ऑगस्ट महिना पूर्ण जरी गेला ना तरी बसे.
ऑगस्ट महिना पूर्णच जाणार सेमिस्टर साठी. पग पुढं जाणार ना त्याच्या.
हो तेच रे ऑगस्ट गेला ना. सप्टेंबर म पूर्ण जातोच महिना म सुट्टीला.
होय होय तेच. हम्म. हा सप्टेंबर चे ना,
होय.
हम्म हम्म होय. तेच. तीथं बाहेरवी जाणारच की गणपतीत ना.
तुम्ही कुठे आता जाना. कुठे जाव?
बाहेर फिरायला वगैरे का?
बाहेर फिरायला बघू. घरचे जर मुंबईवरून आले ना सगळे. त म बघाय दादा वहिनी आली की, कुठ तरी् प्लॉन करून जायंच मग. कुठेतरी फिरायला.
बरो बरोबर मी म्हणत होतो मुंबईला जाहायचं. माझं प्लॅनिंग उलटं होतं. माझी बहीण बोलो होती रे. माझी बहीण आणि काकी तिकडे मुंबाईला असत ना.
हा.
मग ती येणार नाही कारण तिची बारावी आहे तर ती मला बोलवती मुंबईला.
हा सुट्टीतून सगळे मुंबईवरचे घरी आहेत. दादानी इकडे मुंबई गावीवरून मुंबईला बोलवतात वा.
अरे मी कस द -दर वर्षी आता आता लहानपणा पारासन ना गणपतीत मी गावीच असतो आणि मला कस लालबाग चा राजा आपला मुंबईचा राजा ते जरा फिरायचं होतं एक वर्ष तरी भेटल पाहिजे ना.
हा.
हा आणि बहीण आणि माझी बहीण त्या गल्लीतच राहते म्हणजे ती तिथन जवळ त्या बिल्डिंग तिथे बिल्डिंग आहे आणि तिथनं जवळ हे सगळे आपले गलीतले राजे आहेत सगळे.
हा.
तर म्हटलं आता चान्स येतोय तर जायला हरकत काय हो तेच ना आणि स्वतः बहीण फिरवते म्हणाले तर हो जायलाच हवं. हा तेच हो ना. आता आपले सेमिस्टरचं काय ते समजत नाही ना मग त्याच्यावरन मला ते तिला सांगता आलं असत.
होय काय.
हम्म आणि कसं इकडन शिवडीला
उडी कुठ आल ते?
दादर दादर दादर साईडला.
दादर साईडला?
हम्म.
सिटीमध्येच पूर्ण त्या तिथनं सगळं जवळ लालबाग पर हे सगळं जवळ तिथन.
होय काय.
हम्म.
भारीये रे म मजा रे लालबागच्या जावळ म्हटलं सगळं.
सगळं जवळच आहे लालबागच्या मागच शिवडी माटुंग गावा पुढं आणि सगळं सगळ लाईनच लागली मग ती सगळी सेंट्रल लाईन हम्म म्हणून त चान्स येतोय रे चांगला गोल्डन चान्स आलेला आहे म्हंटलं सोडायचा कशाला.
आ हम्म.
पण इथनं मला जाताना ट्रेन ला गर्दी- गर्दी नाही भेटली पाहिजे.
होय आता गणपती गरदी असणार रे खूप.
जाताना काय काही वेळाला म्हणतात की गर्दी नसते आता मी कसं जास्त ट्रॅव्हलिंग केलं नाही ना तरी मी इथून जातांना.
हा.
बाकी सीझन मध्ये केलेल आहे गणपती तन कधी केलेलं नाही. ते काय सांगता येत आता इथनं पण मला गर्दी भेटली तर.
येणार याच्यामध्ये गरजेचे रे आता मुंबई जातोय संजे मुंबईवरचे गावी येतात. ते कोणी गावी मुंबईला जाणार.
हा आई तरी पण असतेच गर्दी मजबूत.
होय.
हम्म आणि जर समजा आ वीस सर जा त्या अगोदरच्या टायमिंगला जर मी इथनं निघायला गेलो ना तर इथनं चेंगरून जाईन मी तिकडे.
खे.
कार चाकर म्हान निघायच्या टायमिंगला असतात ना त्यामुळे ती कशी निघायला आलेली अस सगळी.
होय.
हा म्हणजे ते मला आधी जायचंय गणपतीच्या अगोदर म्हणजे कसं इकडनं मला जास्त काय गर्दी भेटणार नाही.
हो काय क म्हणजे लोक जाय पाहिजे रे.
हो लवकर म्हणजे दहा पंधरा दिवस अगोदर.
होय.
हम् तेच म्हणत होते मी.
नाही तरन टायमाला गेलस की पूर्ण मग वाट लागेल.
हो हो वाट लागणार तर हम्म.
हो हो तेच बाकी आ सगळे मित्रमंडळी आहेत ना. होस्टेलला रे बघू आत जरात. दो दिवस दो तीन दिवस थांबायचच म्हणतोय. प्रॅक्टिकल नाही घेणारत म्हणतात दोन तीन दिवस.
प्रॅक्टिकल घेणार नाहीत.
हम् ना असं म्हणत तर घेणार नाही म्हणजे अजिबात घेणार नाही असं नाही अजिबात घेणार असं नाही.
मग?
अरे ते काय त म्हणत होते प्रॅक्टिकलचं सेशनलचं ना सेशनल थेअरीच टाइमटेबल त्यांना आलं होत पण प्रॅक्टिकलच त्यांना पाठवलेलं नाही. टाइमटेबल त्यामुळे जर आता प्रॅक्ट प्रॅक्टिकल घ्यायता येईल पण त्याच्यावर तारखा लिहायला होणार नाहीत आणि समजा कार प्रॅक्टिकल घेतल्यानंतर पोर ज सुट्टीवर गेली. तर लिहायचं कुणी कारण शनिवार रविवारेत. म्हणजे चाळीस जणांचा त्या तारखा लिप बसा प्रत्येकाने प्रत्येक विषयाच्या शिक्षकाने. त्यांना डबल काम आहे म्हणून ते घेत नाहीत असा विषय आय. म्हणून का प्रॅक्टिकल लांबवलं आपलं आता आज आज प्रॅक्टिकल झाली असती बहुतेक तिला सांगतो.
हा झाली असतील.
हम्म हम्म.
काय म्हणता?
डबल आम कसली देणार त्या शिक्षकांना आता? हो माझं काय झालं रे मी तर काय डायरेक्ट सेमिस्टरच्या याला.
तुझ्यासोबत कोण कोण आहेत रे तुझ्यासोबत
माझ्यासोबत आहेत म्हणत ना बाकीनी आहेत अजून परसमकरांनी आहेत. खूप जणा
ते मला समजल त्या रूममध्ये गेलात पण तुम्ही नी शिफ्टिंग केलात.
अजून नाही करायचीय.
साफ बीफ केला की काय?
साफ केली आहे.
हम्म. ते काहीतरी म्हणत होते ना? मला असे विषय आहेत यात.
ह् यान लावल ना? हा बोल.
ग्लास बी स पडलेली होती. सगळ घाण केलेली होती.
सगळे सगळे घेतलं. काढल सगळं ते.
काढलं म्हणजे ते घंटा गाडीला द्यायच होत ना? ती कचऱ्याची घंटा गाडी येते ती.
आण. अरे त्या दिवशी गेलो तेव्हा आली होती. तेव्हा चार पिशव्या टाकल्या. मग? होय.
गोंताभरून.
गोंताभरून काय सांगू? तुला बाबा. कितीच होता पाहिला होतास ना? आला होतास तेव्हा?
हो. मग काय होत? मला तर थोडा वेळ पण राहवत नव्हतं तिथं.
हम्म.
मी चर्चा ह्या कारणासाठी करत होतो. कारण ती रूम बघून मला कस तरी झालं होतं. एवढी घाण रूम कधी बघितलेली नाही रे. स्टोर रूम पण याच्यापेक्षा साफ असते आमची.
काय करणार? अरे सगळे ते सिने बिने होते सगळे त्यांनी- ठेवलेलं ना रे?
अरे पण मला सांग हे बघ. भले किती घाण केलेली असेल पण कोणाला वाटलंच नाही साफ कराविशी?
आता काय करणार?
हा. चांगलीचइन तुम्ही साफ करून ठेवा आता रे. म्हणजे पुढे तुम्हाला कोणतरी शिव्या नाही घातल्या पाहिजेत. हो.
पण चुकतोया. त दुसरां काय करतो काय माहिती.
अ तुम- सगळ्यांचा ल लीडर तिकडे जाऊन बसलाय आणि तुम्ही आता इकडे साफसफाई करता. त्याला साफसफाई करायला लावायची ना?
कोण लिडर? आता त्याला साफ - करायला लावतो सगळ बाकीचं.
हा. बाकी साफ म्हणजे काय? त्याला पोछा मारायला लावा. हा हा. तेच ना राम् तिकडे बसलाय ना.
नाहीतर काय?
तो लवकर थोडी येणार? सेमिस्टर शिवाय नाही येणार तो.
छे हो मला बोलवत होता स्टेशनरी पेपरला मदत करायला लिहायला. हं. जातच नसतो मी. म्हटलं अंडरग्राउंड हो तिथून.
लिह लिहून दे, लिहून द्यायला?
होय.
तुला सांगतो. सेकंड इयर मध्ये तो, त्या बाकीच्या एक्स्टर्नल आहेत ना तुमच्याकडे? ते रोह्याने आणलेले.
हा.
त्यांच्यासारखा हा एक्स्ट्रा पण असणार तुम्ही कंटिन्यू रेग्युलर तिथ असणार आहेत तो आणि पळसमकर ह
हो पळसमकर काय बाबा येतच ना तो गेलाय कधी आला होता त्याच्यानंतर परत मॅन्युअली घेतले ते पण रूम ठ
रूमला शेवले आहेत ना
रूम रूमला ठेवले तशी तशी लिहिली ना ती
होय
त्याला त्याला बोललो मी तू काय मॅनेल तरी कसा घ्यायला हल्ला
मग काय बोलला
काय नाही आलो असंच म्हणतो घर न पाठवला आणि
घरीच आहे बाबा बाकीचे येऊन तरी जात जरा जरा तरी आई येत पण नाही आहे
तेच ना तो नंदकर तरी येतोय
गेलं लगेच
होय नंदकरतरी अदूमधून फेरी मारतोय चालतय बघ बाकी ठीक नाही
कधी काय करतील आणि कधी काय सांगता येत नाही रे
होय होय चालेल मग हो हो ठीक ठीक
हा हा हा ह चालेल हा चल हा अच्छा